हॅलो.
हा हॅलो.
हॅलो. हॅलो काय करालाय?
आता हेच बसलेय हा, तुम्ही काय करालाय?
काय आता स्वयंपाक वगैरे झाला मग म्हणल जरा कॉल करूया म्हणून कॉल केला.
मग काय तब्येत बरी हाय?
हाय बघा, तुमची? हो खूप आहे आमच्या इकडे पाऊस, तुमच्या इकडे नाही का?
नाही आहे की, पाऊस आहे झिरमट फिरमट आहे थोडं थोडा पडालाय.
आज दिवसभर आमच्या तर इकड पाऊस तर खूपच आलाय. म्हणजे सकाळ पासून कस आहे माहितिये का थोडा पड तोय, थोडा थांबतो, थोडा पडतोय थोडा थांबतोय, असंच चालूय बघा पाऊस दिवस भर झालं आता.
होय म जेवण झालं?
नाही स्वयंपाक केलाय आता जेवणार आहे बघा.
तुम्ही केल असल स्वयंपाक काय मम्मी?
हो मी बनवले, संध्याकाळचे स्वयंपाक कधी कधी मी बनवते ना, म्हणजे काही तरी स्पेशल असेल ना घरात किं हा मग मम्मी बोलते तूच बनव, मग मीच बनवते ना.
स्पेशल म्हणे काय ताच
आज चिकन, मसाले भात, रस्सा
म्हणजे असंच केलंय की काय म्हणजे स्पेशल म्हणजे कार्यक्रम वगैरे काय आहे?
नाही नाही स्पेशल म्हणजे असं हे हो आपलं रेग्युलर नसतं का कोणाकोणाच्या घरी म्हणजे सोमवारच वगैरे चालत नाही ना, मग आमच्या घरी पण चालत नाही, म आज बुधवार हाय म्हणून
मग तुम्ही के
करूया, होय आम्ही केलोय.
काय केलेलसा चिकन?
होय चिकन बनवलं होत.
ह मग ते कसं बनवला तुम्ही? आमच्यात काय आम्ही खात नाही चिकन म्हणून विचारायला लागले.
तुम्ही खात नाही चिकन?
नाही.
कधी म्हणजे कधीच खाल्ला नाही की काय?
नाही म्हणजे आधी कधी खूप वर्ष झालं खाल्लेले आता खात नाही आम्ही मग मला त्याची रेसिपी एवढी माहिती नाही वो, मग कधीतरी मुलं करून दे म्हटले तर म्हणून विचारायला लागले.
हां हां.
मुलं खातात आमची, रेसिपी तुम्ही कशी करताय?
अ आपले चिकन असते ना ते बाजारातून घेऊन यायच त्याला धुवायचं थोड. आणि धुतल्यानंतर ना एका पातेलामध्ये. म्हणजे कांदा चिरून घ्यायचा टोमॅटो चिरून घ्यायच. बारीक चिरून घ्यायचा आणि एक पातेल घ्यायचं. पातेलामध्ये तेल घालायचं तेल गरम झालं की, म्हणजे थोडं घालायचं तेल का ''--'' दा घालायचा टोमॅटो घालायचा. ते भाजलं ना की, मग चिकन असतं ना आपलं. नाही हळद घालायची सॉरी हळद घालायची. आणि आपण जे धुन घेतलेलं चिकन आहेना ते. त्याच्यामध्ये घालायचं आणि. ते चिकन घातल्यानंतर न वरून अ मीठ टाकायचं. आणि ते हलवायचं. म्हणजे हे थोडंस असं शिज म्हणजे हे शिजवून घ्यायला लागत ना.
हो हो,
मग ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि ताट झा''--'' टाकयच आणि ते शिजायला ठेवायचं तसच आणि ताटात. हा, आणि ताटात पण थोडं पाणी घालायचं.
हम्म, ते पाणी कशासाठी?
म्हण''--'' म्हणजे ते पाणी कशासाठी असत माहिती का, अ आता आपण. चिकन ते शिजवायला तरी ठेवलेलं असतय, मग त्याच्यातलं थोडं शिजण्यासाठी. पाणी आटत की, मग ते दुसरीकड गरम करून.
त्या पेक्षा त्यातलं -त्यात होतायच का?
हा, आणि मग ते शिजू पर्यंत ऐका की,
हम्म,
ते शिजेपर्यंत मग आपण काय करायचं माहिती का? मसाला. करुण घ्यायचा मसाला म्हणजे कसा अप ''--'' ली लाल मिरची असते माहिते का?
हम्म हम्म,
वाळलेली असते बघा म्हणजे जे आपण चटणी वगेरे करायला घेतो. हा, तशी एक मिरची घ्यायची एक घ्या दोन घ्या.
हम्म,
पण मी तर मोस्टली एकच घेते मिरची कारण की, तिकट असतं ना खूप. त्यामुळं मग एक हा मग एक मिरची घ्यायची.
हम्म,
''अं'' एक दोन म्हणजे दोन ते तीनच मिरी घ्यायची.
हम,
लवंग घ्यायच्या तीन चार दालचीन घ्यायची थोडी. तमालपत्री घ्यायची आणि. जीर आणि तीळ. हा, जो मसाला आहे ना हा सगळा भाजून घ्यायचा.
हम्म,
हा भाजून घेतल्यानंतर न मिक्सरला बारीक करून घ्यायचा. त्याची पेस्ट करायची पूर्ण. आणि मग, त्यानंतरन खोबरं आपलं खोबर असतं ना, ते पण मिक्सरला बारीक करून, हा ओलं ओलं खोबरं.
हुं..
ते पण थोडे त्याचे छोटे -छोटे काप करायचे, म्हणजे चिरायचं.
हं...
आणि मग ते सुद्धा हेच्यामध्ये मिक्सरला बारीक करून घ्यायचो. मग, आलं लसूण पेस्ट असते ना, ती पण ती काय विकत आणला तरी चालतंय किंवा आपलं म्हणजे मला तरी वाटतं की, घरी बनवलेली चांगली म्हणून मी तरी घरीच बनवते. मग ते आलं -लसुण पेस्ट करायची. अल्लं- लसूण पेस्ट केल्यानंतरनं काय करायचं माहितीय का? आता आपण खोबरं आणि ते सगळे मसाला वेगवेगळीकडे बारीक केलेला होतं ना, तो मिक्स करायचा सगळा आणि मग मिक्स केलं हा म ते मिक्स केल्यानंतरनं काय करायचं,
हम्
त्याच्यामध्ये हे घालायचं म्हणजे ते मिक्स करायचं दोन्ही आणि मग आता आपण फोडणी कशी द्यायची माहितीये का चिकनला? ते तो पर्यत काय चिकन शिजतं बरं का.
हं...
मग ते चिकन शिजल्यानंतरनं काय करायचं ते काढायचं त्याच्यातले चिकनचे पीसेस वेगळीकडे काढायचे आणि त्याचा तो पिवळा रस्सा झालेला असतो ना म्हणजे त्याला
हम् हम् हम् हम् हळद घालून पिवळा केलेला असतयं ते काय?
हा. हा. हा. ते ते पण असं साईडलाच काढायचं म्हणजे दोन्ही सेपरेट- सेपरेट करायचे मग एक, क भांडं घ्या किंवा कडई घ्या काय पण घ्या. ज्याच्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात हा. मग अस त्याज्यात थोडं तेल घालायचं, मग
हं..
गं.. आपण बनवलेला जो मसाला, नाही -नाही -नाही थांबा हं एक मिंट. हा.. अ अजून आपल्याला कांदा टोमॅटोची पेस्ट करून घ्यावी लागते, ती मी विसर रून गेले मग काय करायचं कांदा टोमॅटोची पेस्ट तेलामध्ये टाकायची. ती थोडी भाजून घ्यायची, ती भाजून घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडा तेज्यातला मसाला घालायचा सगळा पण नाही. घालायचा आपल्याला कारण की रश्शाला थोडा घालायचाय म्हणून.
हु. हु.. म्हणजे ती सुक्की भाजी करायची काय सुक्कं चिकन.
हा ऐका तरी मी सांगते ना, मग ते तो मसाला घालायचा त्याच्यामध्ये. तो मसाला पण असा भाजायचा की त्याला असं पोपटी अस कलर येतो म्हणजे तेल सुटतं त्याला.
हम हम ह
तोपर्यंत भाजून घ्यायचा मग त्याच्यामध्ये थोडीशी चटणी टाकायची. थोडं हळद टाकायचं ते पण भाजून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये त्या चिकनच्या ज्या फोड्या असतात ना आपण साईडला घेतलेला असतो.
हम
ते घालायचं मग ते घालून त्याच्यामध्ये मीठ घालायचं नाही म्हणजे घालायचं पण एकदम किंचित न कळत कारण की आपण त्या रश्याला घातलेलो असतो ना.
हम हम
म मग त्याच मीठ त्या चिकन मधे उतरलेलं असत त्यामुळं मग तस करायचं आणि मग थोडा आपला तर पिवळा रसा आहेच ना तो याच्यामध्ये थोडासा घालायचा म्हणजे ग्रेवी कशी अशी घट होते थोडी.
हां हां
आणि हे झाकून ठेवायचं आणि एक दोन ते चार चार पाच चार पाच मिनिट पन नाही एक तीन चार मिनिट ते नुसतात थोडस असं म्हणजे मसाला भाजेपर्यंत ते शिजवून घ्यायचं आणि मग गॅस बंद करायचं खूप छान लागत तसं ते हा आणि आणि ता रस्सा पण तसाच करायचा म्हणजे कसं पात्याला तेल घालायच तेलात थोड कांद्याची आणि टोमॅटोची पेस्ट घालायची कांदा टोमॅटो पेस्ट घातल्यानंतर ना मग त्याच्यात थोडा मसाला आपण केलेला आहेच की तो घालायचा. मध मसाला घातल्यानंतर ना तो पण हलवायचा सेम प्रोसेस हा त्याला पण की च चटणी घालायची हळद घालायचं प्रत्ये तेल येऊ पर्यंत भाजायचं आणि मग त्याच्यामध्ये काय करायचं महिती का आपल्याला जर हवे असेल चिकनच्या फोडी तर पण एक दोन चार घालू शकतो म्हणजे आपल्याला जेवढ्या हवेत तेवढ्या आणि मग नंतर न तो जो काही रस्सा असतो ना केलेला पण पिवळा तो त्याच्यामध्ये ओतायचा मग तो ओतला की त्याच्यामध्ये खरं मीठ घालायचं नाही बरं का कारण की ऑलरेडी पण आधीच घातलेलो असतो आणि मग त्यामुळे ते खूप खारड होतो ना नाहीतर मग
हम हम
मन ल घालायचं नाही त्याच्यामध्ये काहीच
मग आर्लिशिंग साठी काय वापरायचं त्याला? गार्लिशिंग म्हणजे डिझाईन वगैरे काय करतय काय म्हणजे कांदा टोमॅटो सॅलेड वगैरे काय वापरते का त्याच्यासाठी
त्याला सॅलेड वगैरे म्हणजे ते खाताना वापरतात ना ते नाही असं काय घालायला लागत त्याच्यामध्ये
नाही नाही नाही गार्लिशिंग म्हणजे आपण आता डिश तयार केलो ना त्याला आपण आता आम्ही अ कोणती पण डिश तयार केली की जर त्याला कांदा किंवा गाजर बीट वगैरे असा मी, सॅलेड ते जे असते ना, ते आम्ही साईडून लावते मग तसं तुम्ही,
कांदा न टोमॅटो तेवढंच लावावं लागत हो त्याला,
हां हां हां
म्हणजे ते पण जेवताना, हा जेवताना ते पण ते आताच नाही त्या ची गरज आताच नाही आहे त्याची गरज आपल्याला,
तेच की, जेवतानाच विचाराय लागेल ज्या वेला आपली डिश तर पूर्ण झाली. ज्यावेळी आपण ताटमध्ये घेऊन घेऊ जे
हा मी पुढं सांगते ना तुम्हाला, तेच सांगायला लागले मी तुम्हाला, थोडी कोथिंबीर घालायची. त्याच्यावरती आणि मग ते ताटात वाढून घेतल्यानंतर मग ते, हे घालायचं टोमॅटो आणि कांदा
हा हा
चालेल मग मी ठेवते, फोन आता
हा आभारी आहोत. एवढं तुम्ही मला रेसिपी सांगितला कारण मला माहित नव्हतं.